आवाज येतो कां? आ मग काय चर्चा आपली एवढी भारी चालू होती तिनी महागाई एवढी, तेवढी आणि आम्हाला टाइम लिमिट लाव तर मग हे काय बरोबर नाय ना? मग काय तर? ऑल इंडियन लेडीजचा प्रॉब्लेम हाय. बाक महागाई प्रचंड वाढल्या. आजकाल सिलेंडर पण वाढलात बाई. एकच
होय होय. नाई नाई इकडं पन सिलेंडर नस ते.
चूल वगैरे आहे का म्हणल तुमच्या घरात?
हम्म हम्म. होय होय. आता सिटीत हे तेच परवडतंय त्यांना. गॅसचं पाहिजे की. आम्हाला कस इथं जळण हे ते
हा मी अस्सल शेतकरी मा सय कोल्हापूरकर. कोल्हापूर बाजूच्या लोकांना सगळं मिळते. पाण्याचा भाग आहे. मग हिरवी
चोवीस तास पाणी असते.
हा. तेच की. शेती हाय म्हनल्यावर सगळंच तयार होतील. हिकडं
आम्ही शेतातच राहिलोय.
शेतातच हाय होय? मग बर आहे की.
म्हणजे अस गावाच्या बाहीर हाय इचलरकंजी रोड कुडनाच बुडलं असल
अच्छा, म्हणजे घर बांधतानाव तुम्ही तुमच्या शेतात
होय होय.
चांग ला हाय की
म्हणजे गावात हाय. आहे आणि एक घर मग ते हे करून, चुलंत सासूसन दिलं ते.
हा बरंच आहे उलट. शहरात नाहीय सदी नाहीतर हे बघा आवाज किती येते ते? येतच असेल तुम्हाला आवाज, सारख गाड्यांचा आवाज आहे.
होय होय, लई गाड्यांचं हे आहे तिकड.
रस्ते, हॉर्न प्रचंड, प्रचंड आवाजान धड झोप होत नाही अन् काय नाही? उलट शेतात तुम्ही राहताय, ते बरं हाय निवांत आपल
होय.
खरंच. की आपलं वार पण तुमच्या इकडें चांगलं लाग तय थंड हवागार असत्या, तुमच्या इकडची आमच्या इकड नुसती उष्ण हवा असत्या आणि धुळी न चिक्कार असतय, घरात किती? पण झाडा. लगेच धुळा असता तासाभरात लगेच धुळा असत्या. तुमच्या इकड असली तरी कसं आहे एवढ असं आम इकडच्या सारखं नाहीये लगच्या लगेच तिथल्या तिथं घेऊ ते.
होय.
माणसांची सारखी ये ये-जा आमच्याकड माणसं पण कमी आहे अन सगळंच ते लगेच दिस तयार पाय बी उट लेल. अहं आणि त्यात फर्शाव तर आज कालच्या नुसतं त्या सगळ्या पांढऱ्या फरशा लगीच कळतया मग काय तर सारखं झाडून, पुसूनं घ्यायला लागतयं त्याला तर काय तरी सुट्टीचं नाही याय. होय होय त्याला सुट्टीच नाहीये. किती पण वाळा किती पण पोरासनी करायला लावा कुणाला त्यात झाडून पुसण्यापासनं काय सुट्टी नाही बघा, सारखं आपलं हे पुसून घे, ते पुसून घे, ते झाडून घे ते सु चहर त्याच्यावर धुळ बसली बघ लगे अरे बापरे! होय की आणि आता ते महागाईचे सिलेंडर पण एवढे हे करून ठेवलं हो ते आम्हाला वाटलं का आम्हाला पण एक दोन दिवस उपाशी राहायला लागतंय नु तसं काय वेळ आली. नाही म्हणा आजूबाजूच्याना खर आली मा तर बरं का म्हणजे अ दोन चार म्हणजे आता आमचे इथं नातेवाईक राहत्यात एकांच्यातला संपला होता, आणि तीन दिवस आला नाही त्यांचा तीन दिवस
काय करायचं.
म्हटलं आम्हाला बी एक दिवस आता करायला लागतोय मनलं उप वास आमचं नशीब चांगलं एक संपला आमचा संपला, तसा लगेच आला दुसऱ्या दिवशी हं म्हणलं, आपलं हो आमचा लावला होता. तसाचं पंचवीस दिवसा नचं माणसं कमी असल्यामुळे लय जे ही पण होत
होय.
आणि वाईपट काय नाही हाय तेवढंच तेवढंच. त्याच्यामुळे पुरतंय तेवढं बरोबर. नाहीतर सगळ्यांचं ऐकायला येत होत बघा एक तर ते सिलेंडर घ्याय च म्हटलं की नंबर नाही लागला चार दिवस थांबा आणि विकतचं काय विकतच्या नं काय पोट भरते होय ते. किती पण एक का दिवस हॉटेलमध्ये खाणं किंवा दिवसभरात एकदा हॉटेल करून येणं वेगळं.
होय, जात नाही ते तेलकट नाही नाही, हम् हम् काय खाल्लं असं वाटत नाही काय नाही ते पोट घ ट झाल्यासारखं हुतय असं. ते सोडा हे ते वापरलेलं असत्यात.
कशी खातात कुणास ठाऊक पण ते तस चार दिवस त्यांनी तसंच केलं आम्हाला वि चारायला फोन केलते ना तुमचा सिलेंडर बाकीये काय, म्हणला आमचाच अर्धा झालाय आम्हालाच धाग दुग लागल्या म्हटलं
लय लय सोनं झाल्यासारखं झालंय सिलेंडर आता.
अ सगळं सगळंच भा ज्या बी सिलेंडर बी सोनं बी, सोनं तर घ्यायची सोनं तर घ्यायची काय आपली आईपतच नाय. अ लग्नात तरी आता मंगळसु त्र मिळतंय का नाही कुणास ठाव असली कंडिशन आहे माहितीय का? आधीच्या पोरींना तेवढं तरी मिळालं. आता नवऱ्यांनीच म्हणायचं नाही बाई मंगळसूत्र घाल म्हणून, पोरगी झट कन म्हणल दे की घेऊन घालते, अहो म्हणजे काय दीड दीड लाख चेष्टा हाय व्हय. आणि बर ते एवढं-एवढं.
हम्म हम्म.
त्यात काही एक दागिना येतोय व्हय?
होय. दिसतान एवढ-एवढ दिसतंय आणि त्याला ढीग पैस द्यायचं.
हां तेच की लईच ढीग म्हणजे लईच आणि घेतल्यावर बी ते एवढं-एवढं काय ते नाही बाई होत नाही तेवढं. आणि तरी पण बघा कधी तर आधी मध्ये गेला का नाही सोन्याच्या दुकानात गर्दी असत्याच, मला तर कधी-कधी प्रश्नच पडतो या लोकांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? मी म्हटलं आम्ही कधी तर कधी ही कधीही जावा गर्दी अ इथ खायला मिळे ना. झालंय ह्यांना सोन्याला कुठनं एवढे पैसे बरं घ्यावं तरी ते काय आता दहावीस हजार रुपयाची गोष्ट झाली नाही अन् लाख दीड लाखाच्या घरात आहे. हो अहो दीड लाखाच्या वर आहे ल च वर पण ठीक हुतं तरी ओ मिडल मध्ये येतं. त दीड लाखाच्या वर गेलंय.
त्यामुळे ते लई तेज मापात बसत नाही आपल्यासारखं लोक कांच्या. मिडल क्लास लोकांची ती चेंद्र हाय.
नाही-नाही, होय.
आता त्याज्यामुळं तेही पण वाढलय बग. ते इमिटेशन ज्वेलरी, बघिल तिथं तेजं दु कानय आता.
होय-होय.
गल्लीत दोन तीन दुकानं तरी इमिटेशनच्या आस्
अ होय आहेच हेच.
कानातलं घ्या, गळ्यातलं घ्या, काय करतेय माणूस? म काय तर आता ख खरं कुठून आणाय तेवढं, आणि बाहेर बारके पोरांचं म्हणा किंवा आपलं कॉलेजला जातला पोरांना घालावं म्हणलं तर गर्दीत काही भरोसा नाही ओ, त्यामुळं तेज्याव
आता शाळेत हेच करत नाहीत. तुमची-उमची जबाब
होय-होय, होय आमच्या सुद्धा, तुम्हाला जर काय लय घालायचं असल कानातलं एक वेळ ठीक आय.
होय. आता इथं पोरगीच आमच्या पैंजण ते काढायला लावलीत
होय होय होयय व्हय. घालू नये. काय ही करता गेल्यावर शाळेची जबाबदारी भांडणार कोणाचीही ती काय हे घे आता ते सोने, चांदी चांदी सुद्धा हे घेईल बग तर नाय चांदी सुद्धा अवाच्या सव्वा हाय. मग काय तर मग काय कुणावर नाव घेता पुन्हा ते, ती म्हणती होत नाही.
हुं.
लई हे झालय ते हा आमच्या इकडे शिक्षकांनी सुद्धा आता मी मोठा आहे तरी सुद्धा. तेवढंच.. लय काय असं हे करून यायचं घ्या नाही येतो, येतो तुमच्या तुमच्या जबाबदारीवर बघा म्हणतात ससर्व. अच्छा तुम्हाला जरा लई ते घालूनच प्यायची लय हौस असेली तर ते तुमच तुम्ही बघायचं काय करायचं नाही आमच्यावर काय जबाबदारी तयारी नाही तेची तुमचं तुमी घाला तुमच तुमी तुमच्या जबाबदारी तरी नसतत्या? सांभाळा आणि बघलोय की ओ आसं असतंया ते.. कोणााचच हे नाही राहिलं अजून.
हबी आता- कायते तुमचा तो काय आता झाला की कसला महिना हो.
अधिक महिना
हां तर त्या त्या ह्या महिन्यात
हो होय ह्यावेळी लई झालय सगळं सगळ चांदी, हे
हो मग काय काय काय ते. होय. आय ते काय असतय की कार्यक्रम मुलगीच लग्न झालं असेल तर ते कोणाला काय देतात जावयाला याला काहीतरी देतात बघा. हं अ लईच श्रीमंत करून ठेवाय तुम्हाला मिळाला असणार शंभर टक्के बरं
आईला करून आले तिकड साडीन ते ते पण होतं कि आईच करायचं.
म्हणजे तुम्ही पण घेतलं अन त्यांना पण दिलं अस असतय काय -पण ते का करतात ओ?
ते असं अधिक महिन्यात असतयच ओ ते तीन वर्षातन एकदा येतंय कने ते. घरात एक भाकर देत्यात काय सांग बर हा.
म्हणून करायचं असतय व्हय.
आणि तीन वर्षांनीच येतय ते.
अच्छा अच्छा. अच्छा- कुणाला माहितीये लग्न झाल्यावर लई
माहिती होतय होय लग्नाच्या आधी काय तेवढं हे नसतात अनुभव नसतंय. लग्न झाल्यावरच अनुभव येतय.
तेच कुठन येतोय मला कळत नाही, मग काय तर आधी तर काय ती दिसतंय आधी तर म्हणजे हे चला उठा आणि निघा. आणि नंतर ह्यावरून त्यावर आज कालची तर लईच वाढ हॅलो- बर दहा मिनटं झालेली आहेत. आम्ही करू का आता कॉल?
काय ते?
दहा मिनिटं झालेली आहेत म्हटलं पुढचा कॉल घेऊया हा.